हो आवाज येतोय माझा आवाज येतोय. आता हा ठीक. तेच म्हटलं आवाज ना मी मस्त.
हम् हम हम हम.
हो ना इकडे तसच झालंय संध्याकाळी जवळ सहार्यंत थब हो ना फार वैताग आला होत. पावसाळा म्हणजे एक तर आवडतही आणि न आवडतही असं झालेलं आहे.
पण आहे ना असं खूप पडून गेला ना भरभर. की काही वाटत नाही
हा
पण मग असं सारखी संतत धार चालू राहिली ना मग खूप ओलसर होऊन जात.
हो तेच ना एक तर खाली जाताही येत नाही त्यात काही करताही येत नाही तो. प्रॉब्लेम आहे एक तर कपडेही वात नाही माझे तर दो दिवसाचे कपडे वाढले नव्हते माहिती मी फॅन लावून आज टेरेस वर टाकून आली थोड हवा हा. त पावसाळा म्हणून मला ऍक्च्युली आवत नाही तर असं आवडत. तो कारण की शेतकऱ्यांचा त्याच्यावर डिपेंड असतं.
बरोबर आहे ना
ब एक माझा मुलगाही लहान आहे मग त्यालाही कुठे नेता येत नाही त्याला काही रोज बाहेर जायची सवय खाली म त्या निघ बाहे कु समवर्षाचा
हा हा हा हा बरोबर बरोबर
त आहेार के कुठे शा टाकाय अजून तस विजम म क्चुली विचार केलेला कारण की विम चे रिव्हू वगैरे ऐकले म चांगले आणि कस त्यांना लानपणी म्हणजे अस अ बरेच व्हिडओ बघितले त्यांना अस सेन्स करता येत सगळ्या गोष्टी म्हणजे जसं आता खेळवतात ते मातीमध्ये खेळतात किंवा सँड असते व त्याचा टच कसा फील कसा असतो
हूं हूं हूं हूं हूं बरोबर बरोबर ये ऍक्चुली ये ना अ प्रॅक्टिकल वर्क ज्या शाळेत जास्त घेतलं जातं ना तिथे मुलांमध्ये भरपूर प्रगती होते.
हो जस की पण शाळा छान ये हो ना कारण एक्सपरमेटल आहे ना ती हूं हूं
श्री चैतन्य टेक्नो स्कूल म्हणून आहे ती पण छान ये. ते आनंदवलीला ये इकडे मुंगसराला. हे लहान मुलांना कसं असतं की, जितके जास्त ते अ ऑब्झर्वेशन करतात ना तितक्या जास्त गोष्ट
हो ते तेच म्हणून कारण की, कस आता सोशल मीडिया वर आता प्रत्येक स्कूलच टाकलं जात व्हिडीओज असणार काय असनार कारण की आता प्रत्येक जण सोशल मीडिया वर आहे मग त्याच्या थ्रू आप पण कसं पहिले काही सर्च करायचं असेल तर पटकन गुगलवर सर्च करतो त्यानंतर मग इंस्टावर सर्च कर तो अशा काई गोष् की म्हणून मग मी आता सर्च करून ठेवलं की म्हणजे याला पुढे कुठ टाकायचं त म ओव्हरऑल मी विम सॉर्ट केलं होत
नाही विजडम आहे छानच आहे विजडम
आणि घराच्या जवळ आहे वॉकिंग डिस्टन्स वर आहे म्हणजे कधी मला जमलं नाही त्याचे बाबा आहेत जाऊन आणू शकता
बरोबर ना घरातले मेंबर पण कोणी समजा आपणही कुठे गेलोय आणि पप्पा नाई येत. तर आजी बाबांना पण ते कमफर्टेबल
हा तेच आणि अगदी बुकिंग डिस्टन्स ये म्हणजे हा हार्डली दोन मिनिटं लागतात पाई चालून गेलो तरी हा हा म्हणून म्हटलं का तेच त म्हटलं तोच विचार करूया आणि कस त्याचा आता ग्रासिंग पावर पण खूप चांगली ये. हे म्हटलं आता दोन तीन वर्ष त्याचा झाला का बड्डे आता त्याला तेच प्लेग स्कूल मधे टाकायचा विचार कर
आणि कस असत वयवर्ष सहा होईपर्यंत मुलं जेवढं कॅपचर करतात ना जास्तीत जास्त तेवढं मुलांच खूप हो फरक पडतो पण नं
हो तेच ना आता याला कस काही गोष्ट अस शिकवली ना म्हणजे शिकवायची गरज प पडत नाई ऍकचुली काही त्यांना असं अ बघितलं ना ते लगेच बोलतो आता बाहेर प आपण कधी गेलो त आप प सोबत काही अ पिशवी वगैरे कॅरी करतो. तर तो काय करतो पहिले घेतो शूज आणतो म नंतर सांगतो तो चावी चावी करतो. डोर ओपन करतो डोरच्या तिथे उभं राहून पिशवी पिशवी करतो म्हणजे आठवण देतो आपल्याला की आपण पिशवी घेतलीये का म्हणजे एवढंस ये सव्वाच वर्षाचा आहे पण एवढं म्हणजे मोठ्या मुलांसारखं बोलतो ना. तो बरं बर स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट तो लक्षात हा लगेच लक्षात ठेवतो तो आणि आपण बोललेले वर्ड्स पण लवकर कॅप्चर करतो तो आता तो सगल्या गोष्टी बोलायला लागलाय म्हणजे अस बोलतो उतराय तय तर बेड वरन उतरायचंय तरी मम्माला हाक मारतो मग उतरतो. म्हणजे तो पडायला नको आपण तेवढी केअर घेतो हो तो स्वतः चा जीव फार जपतो फार म्हणजे प्रमाणाच्या बाहेर
अरे बापरे!
त्याच लहान पणा पासूनच ये. म्हणजे आता मूल कशी ते अंदाज येते त्यांना पटकन बेडवरन पडतात, हा हर्डली एक किंवा दोन वेळेस पडला असणार एवढं आधी दोकावून बघतो, खाली केवढा डिस्टन्स आहे. मग उतरतो हा हा आहे ना मग तेच सांगते एवढ्या वर्षभरात आहे, ना कधी लक्ष नसताना हार्डली एक किंवा दोन वेळेस पडलच ना मला तर ते नाही आठवत.
हा त्याला एवढं, हा ह, हा हा, तेच ना म्हणून त त्याचा एक-एक स्टेप म्हणजे असं, ऑब्झर्व केला ना तो काय-काय करतो त्याची डेली ऍक्टिव्हिटीज ना? त्याच्यावर आम्हाला अंदाज येऊनच गेलाय, म्हणून मी बोलली आपण स्कूल ला टाकू तो कसा पटकन शिकेल, त्या गोष्टी इव्हन आता सव्वा वर्षाचा मुल फाईव्ह पर्यंत बोलतो तो, आपण वन बोललो ना लगेच टू थ्री फोर फाईव्ह
अगं बाई, अग बाई, अगबाई,
हो त्याला आतापासूनच शिकवतो ना त्याला
खूप तुम्ही ना खूप सारे त्याला कॅपिटल्स वगैरे हे जे आहे ना कंट्री आणि त्याचे कॅपिटल्स आणि श्लोक जास्त शिकवा श्लोक
खूप म्हणजे त्याला देवाच एवढं आवड ये. तुम्हाला सांगते काय मी पहिला शब्द तो मी पप्पां नं बोलता
त्या आवड ये ना? ती नंतर सवय बनून जाते, मग आपल्याला त्यांना वेगळं सांगावं लागत नाही.
हम्म, आता मी तुम्हाला सांगते त्याच डेली रुटीन कसा माहितीय का? उठला ना पहिले तर दूध पिततो गायचं दूध लागतं, त्याला सकाळी उठल्या-उठल्या मग गाईचं दूध पिलं ना? पहिले मग मम्मा मम्मा, कडनं उतरला ना देवाचे दर्शन घेईल देवघरात जाईल. दर्शन घेणार म हॉलमध्ये ना, स्वामींचा खूप मोठा फोटो आहे आचा तेल लावली मग तिकडे बाबा-बाबा करत तिकडे जाणार, नंतर मग दुसरे बाबा म्हणजे त्याचे बाबा. बाबांना उठवणार बाबा अंंगोळी. आंघोळ म्हणजे आंघोळ आणि ब
बर
इव्हन झोपताना सुद्धा तो त्याची दुधाची बॉटल घेतो. आणि एका छोटी वाट तो देवाचा आम्ही नैवेद दाखवतो ना ती वाटी, घेतो ट्रॉलीवर तीच काढतो छोटी आणि म्मा दुधू बाप्पा म् दुधू बा्पा त्याला असं वाटत? त्याला असं वाटत की त्याने दूध पलं म्हणजे बापनीही दूध त्याला पाहिजे होअ कस करतो तो मग त्याला सांगा त्याला सांगावं लागत बाप्पाने गाई गाई केली तू पण कर तेव्हा तो मग पुढे येतो बेडरूम मध्ये
वापरे अ
सांगाव लागतेत तु त्याला म बाबांसोबत बाप्पा करतो इव्हन त्याने पहिला शब्दात दत्तांचा बोल द बोललेला मम्मी नाही पप्पा नाही काहीच नाही मम्मी तर तू आता म च्या महिन्या पुोरायला शिकला डॅडू बाबा आणि सगळ्या बाप्पांना बाबा इव्हन मी त्याचे एक व्हिडिओ काढून ठेवलेले, देवघरात जात मी त्याला नवना. त्यांना पण तो बाबाच म्हणतो, म त्यांना मचिंद्रनाथ फार आवडतात. आणि गोरक्षणा हो. मग बाबा कुठे बाबा मचिंद्रनाथ कसे पहिले नात आहे ना. ते सेंटर ला असतात, मग बाबा बाबा करतो, म्हटलं डोकं टेकल बाबांकडे. बरोबर त्यांच्या इथे जाऊनच डोकं टेक. फार त्याला देवाचं काय हो. म्हणजे मग ते घरचे पणता पूर्वजच आलेलं आहे, कोणी कारण. देवधर्म फार य संबरोबर शिक्ष हम्म.
म्हणजे.
सायंटिफिकली पण प्रत्येक गोष्ट करेल.
आणि. आपलं याच्यानुसार सुद्धा अध्यात्मानुसार सुद्धा चालेल तो.
तेच ना त्याच्या सवयी अश्या ना म्हणजे. आ्हाला कधी कधी विचार करतो, आम्ही की आपण याला एवढ्या गोष्टी शिकवत नाही तो त्याचा. म्हणजे क आम्ही जेवायला बसलो, ना तर नवनाथां सिरियल युट्यू वर वगैरे लावतो, आम्ही सगळे संध्याकाळ आम्ही सगळे सोबतच बसतो.
ह
त त्या त्या खेळत असतो पण, कधी न मचिंद्रनाथांच गोरक्षनाथांचं नाव घेत. का तू पळत येतो. आणि त्यांना बघतो बाबा बाबा करतो.
हो बापरे.
खूप म्हणजे वेळे त्याला, त्या स्क्रीन टाईम तर म्हणजे, शक्यो अजून त म त्याला मोबाईलला. स्पेशली दाखवत नाही. टीव्ही वर वगैरे तो गाणे देवाचेच ऐक तो असं, पिक्चरच्या गाण्याची पण आवड नाही बरं का त्याला. देवाची गाणी लावलं का नाकायला लागतो ह. जशी कसाडात तो मग आ झा लागतो.
अरेर.
हो असं करतो तो हो म. आता माझे सातऱ्यांचे वडील होते ना ते प्युअर माळी. त्यांना कांदा लसून नाही काही नाही, काहीच नव्हतं चालत. आता तरी ते गेल्यानंतर सगळं चालू केलंय. पण मग त्याला अजिबात चालत नव्हतं, मग ते सगळे बोलतात की हे पूर्वज आलेले आहेत.
बरोबर बरोबर.
आणखी त्याला सेम. फ्लवर म्हणजे आंोळ झाली, का माळ घालायची असे, रुद्राक्षी माळ आहे ओरिजिनल रुद्राक्षी. ूर्वी पूर्वीपसून होते म्हणजे ते जवळजवळ शंभर वर्ष पूर्वीचे चांदीच्या तुम ती माळ घालायची असते, त्याला देवपूजा करताना कंपल्सरी घालायची असते. मग पूजा झाली का थोडा वेळ घेऊन, फिरतो माळ आणि मग नंतर काढून देऊन देतो हातात. हम्म.
ह
आणि तो झाल्या झाल्या पण ना त्याला गंध लावल्यासारखं होतं म्हणजे एखाद्याने टिकच लावलं असेल. इव्हन डॉक्टर पण आम्हाला विचारत होते, की हा झाल्या झाल्या स्किन सेन्सिटिव्ह असे कोणी गंध लावला याला.
हो बापरे.
म्हटलं नाही लागलं ते जन्म झाल्यावरच कसं होतं म्हण
बापरे.
अजून पण कधी कधी दिस हम् दिसत, ना त्याला कधी कधी अस. क्लिअर बघितलं तर दिसत, आता थोडंथोड हळहळू फेड होतय. पण एवढा दिवस होत वर्षभर तरी होतच
अजून बाकी माझ तो मुलाबद्दल बोलायला गेली तर अर्धा एक तास जाईन माज. काय नाव ठेवलं? प्रशिव.
हा, हा, हा, हा.
क्च्युली तो महाशिवरात्रीला पाहिजे होता आणि डेट पण तीच होती. पण मला अठरा महिन्यामध्ये प्रेग्नन्सीची शुगर झाली मी राईस खायची नाही कधी. पण मी इतका भात खाल्ला इतका भात खाल्ला म्हणजे दिवस रात्र भात होत माझ तर
क्रेवि्हंग होत असेल.
हा. मला असं बाकी कसली ग्रेविक नाही झालेली. फक्त भात आणि ते पण ऍक्च्युली काय झालेलं, मला मी शक्यतो तर आठवडत नाही एकदाच भात खाते जास्त खात नाही. तर मग त्याच्या वेळेस असं झालेलं ना मम्मीने बनवला. नवीन आणलेला होता राईस. पहिल्यांदाच बनवला. मला एवढा आवडला म कंटिन्यू भात कसली भाजी असो भात कस. कुठली भाजी असली तरी भातच पाहिजे. मग कसं आहे ना पंधरा दिवसातून - - एक किलो वाजून वाढलं. झालं त लव - - पंकज तिला झालेला नाही तर महाशिवरात्रीचच डेट होत म्हणून त्याच नाव शिव ठेवलं म्हणजे पार्वती आणि शिव हा असं ठेवलेलं हम्. ठीक आहे चालेल ताई मी करते तुम्हाला कॉल हं. हो चालेल. आपलं झालेला आहे का? हो, हो. झालेला हाय. मी करते तुम्हाला येईल.
तय कर.